झालेक जेव न?
ह
ना का, आमची आले, आम्ही आलतो. दोन-एक वाजता आलतो, ते बेड आणून मग केले जेवणं.
हा क काय भाजी खाल्ली?
आम्ही का तंबाट्याची चटणी खाल्ली, पण मग आम्ही असंच आलतो, टाइमावर आलतो दरशी. गोंधळ झाला त्या टाइमवर आलं ना.
हा हो का? हम् काय गोंधळ झाला? कांना जेवायला पोळी भाजी नव्हती का?
पोळी भाजी होती, पण असंच आल्तो मधीच. दोगात तिसरा होऊन गेलो, सारा गोंधळ झाला.
मग का करत होत काय
काराला करेल होत, शेवायचा भात चालू होता. पण मग आईन गाडी बेल वाजली, त्याच्यात सार कूण गेलं, गंमत.
मग खाल्ला नई कां तुम्ही?
मगं आमी काय सांगु रालो, आलो ना आम्ही दोघात तिसरं.
बर झाल मग, आम्हाला आम अस वाट ल कोना जेवन नस करेल.
जेवाला आम्ही दोनला आलो, भुका लागुन गेल्या ते बेड यंत्र उचलायचे होते. ते उचलू-उचलू, काय ते याला उपटू-उपटू, वजे उचलू - उचलू भूक लागुन गेली, सकाळी गरबड सरबट खायला तर लवकर चाल, लवकर चाल. ते आम्ही दुसऱ्याच घेतलं होतं न बेड यंत्र आणाला
हम्म.
म्हणजे रस्तेई लय खराबे ना तिकडं इतके रस्ते खराबे बैलं कशी न्यान माणूस कसं चाला अस त्यांची ती.
हो का. हे ट्रॅक्टर जवळजवळ खराब झाले असन.
हे आता तर लय बैलये आन आम त्याच्यात झालं का आम्ही आठ दहा दिसांना गाडी बैल तिकड होती.
हा का.
मग म्हणलं जाऊंदे ते एक वावर ओलांडून ये येऊ म्हणलं दोघं जण घेऊ पटकन उचलून. ते किती क जड दोघाची कितीक जाईन आत माणसाचा वयाचा फरक पडतो ना त्याला उचलायला मंग काई ते काही ठिकाणी चाललं नाही काई येल उपटे
तेवळी दाट झाल्या असनना येल.
लई दाट झाली लई, डोकं काम नाय करी ना त्याच्यात आता उपटून-उपटून किती उपटल तरी.
पाऊस अ ये वता.
आता मालक म्हणन तुम्हाला म्हणलो होतो तवा उपटा तुम्ही नाई उपटले
मालकाला काय मालक म्हनन परत मंग गळु इकडं बी आता हे कामं चालू असताना दुसरी का न-नव्हते.
व्हतं थोडंफार काय काम नव्हत तवा ते येल उपटली असती झाला अस तो पण असंच आंग वर आलत तवा.
हा का.
हा आता ती बारीक बारीक हेत ती बी आयखीन मोठाली तीन य काय पंधरा तारखेल पोच सांगेलीण बाईन ते एवढ्या दोन चार दिवसात घेऊ म्हणलं नेऊन ति सात आठ बाया पाहून जायला नाही परवडत ना मग रोज रोज तिकडं.
हेन काय तीनदा तीनदा रस्ता खराब अन ते अन एकदाचं भेटल्या तर चांगले आहे ना.
आ म्हणलं माणसाईच का आहे काही काही लोक तिकडं मालड उर राहिली माणसाकडे जमणार नाही यायला. ज्याची त्याची आत लावली का. खुद्द थोडं फार गबळ फेकल्या जात गबळ काही नाही ती येलच ये.
गलच असत ते फक्त वरतीच उगेल असतन आता खाली तर बेड्यान तर आणलं.
बेड्यांतर हाणलं पण लय बारीक लय उगेल ये म्हणजे मग एवढं घुसत नाही ना माल आता उपटून उपटून किती खूपटल्यात एकत कवळे कोम
ह हा.
आणि त्याच्यात बैल हानाचे ते उपटाचे मग कुढं जमत होते एवढं. आणि एक तर दागबा जेच होत त्यान सांगितलं होत अकरा साडे अकरा वाजेला का आला जाऊस तरच दहा वाजले आम्हाला.
हा.
कुडं होत.
सार सांगत नाही होत ना.
म तेचे ना.
येल उपटायचे आणि ते पई लहान.
ते बी बरं झालं आज आता हे नई नई म्हणून नाही तर लय घरून फोन आलता बारा वाजे लोकांना आण आता बारा वाजेला कसं वेळेन यंत्र आणण झालं असतं. पेराला जायचंय म्हणे आता रोज रोज बी पेरू पेरू बोर होतं ना माणूस.
काय ते उद्या जाता ईन ना मग आता.
म ऐक नाही ना नाही म्हणे मी नई पिरणारे म्हणे आज मग तावा जरशी का ऐकलं ता बर राहिली. लोकांच्या वावरात बी दाण नीट पाडला पाहिजे ना ति पण धरू धरू ते हात बित लईत सुजून गेले.
ते सारखं वा केलंच राहत म बोठ
वाकल ती पण उचना लागतीस ना वल्याई मधी
हवा
काही काही लकायची वावर डवा बडाची राहते, आणि कोणा च नीटकाम झाल दोन पैसे घ्यायचे ति नीट झालं पाहिजे ना.
शिरीवर शिर च ठ मग ते हातच सुोजत ना
तेच ना. कोण आपल्या भरविश्वर आता एवढे थांबेल, कोणी आपल्या भरश्वर जाऊन तर चांगले करी त्या्या म्हणून
हां हा.
आता उद्याच कोणाचा भिमुख प्यारायचा होता ते बी उद्याच करू.
ह हा
हे बी बेच करू आता बेच दिवस पेहरू म्हण. सोयाबीनंतुर डारा ला आली साऱ्या सोयाबीनी डावरा ला आल्या तिकडच्या.
हा म्हगजे अग आता डोर लग बर राहत नंतर ल गावतहते
गौत बीनुजून पाऊस आला तर एक एक पाळ्या उन्हाचं बारीक अंडं मरून जाईन आता.
हा पर ते पाऊसच काय आता
वारेली आता त्याच नाही सांगते, ते आलं ना अजून जड जर घातलेय असत, मग काय करते सारी बा भाऊ ब ना निंदी कडकड.
अध रत झाला उगला अस ना
दाठवेल काय करा तरी तवा भी कामावरांनी बायाला वीस हजार रुपये कडून द्या त्यान बाजरी झाली नाही तेवढी
हम
ज झाली तर दोघाची झाली ्या दोघांची नुकसान झाली जे होईन ते होईन दोघा चं होईन आता
डवऱ्याला किती का गांजणती
मात काय करणार रे वहिणी एक दिवस जाईन जास्तच एकाधीस एक दिवस काडोरी न इे हे जर्शी गावरलं का थोडीफार मदत केली, डावर आला तर होतो मग म पमणी तांबाटी बांधली का तांबाट्यात सिंगल वयलाच चोंपाय लहान डौरों करूनती
ते जमलं तर आहे नाही तर का र का मगखीन तार तुटाचे काम हो
नाही ते लानाबाईल धरू लाहना बईल चाल लाहान बा बाहिलाच्या मापाच आहे ना चाललं तर बरं होईल मग तेवढंच, जर शिक मारल्या आणि होईल ना ते
हह
निंदिित तरी काय काय आम्ही
नाही सरसनंदल येतात पौस तो होगाडत
कलवू शको मग घरच्याला कोणी लवू शकत नाही ना तर उघडीलेताता भी बेठणारर नाही ना हम् आता माप ते काढत होणी पाहतो मग काय माहिती काय झाल काय नाही.
पाहिले दिन मता.
ऊदिनंदवरलागल का. कोणाची पेहरायला असल की याच डावराचं त्याचं डाववरचं मग घरचं वावर होतं राहत तचच.
घरी नाही आणलं जात ना मग काहीच.
मग ते पहिल्यांदाच म्हणतो ते लोकच्या कामना आता दोन पैसेच पाहतो. तर घरचं तसच पोड रलं म्हणी पहिल्यांदाच बोलत होते त्यांच्या बापाला
घरचं झालं का मग पाहिलं जातं लोकचं लोकचं पाहिलं का मग ते घरचं जात ना.
एवढी मौला मागच अ्र लावली ती निंदून खुरपून घेऊ म्हण ते म्हणते होईच. पो शवरायलाता पोस त्याला बाया पाहिला त्यान सांगितले तुम्ही बाया. निंद नस्त पाई शेची बातम्या
हह मका म तकडे यायचं काम नाही बा कोण ते येईनच्या कोणतरी ते काय आपल्याला पाहा लागत असते बाय.
अताल काही थोडं फार काही सोड नाही ना एवढं मलं मागच लावलं तर काही आलं पाहिजे ना नाही तर मग काही नाही. खर्च करताना आप आपदात
ई लोक किती का खर्च करते आपण तेस खर्चला माग पा तो ख
तक्सट म्हणून निश झारी. तो आजच्याक्रलेला होता तो म्हणे तुम्ही पहिला स्टार्टिंगला एवढं गवतथून दिलं तर कशी राहील म्हणे आजुती मग आता लोक असू राहिले ना
ते एकदम सारंच उगल ना
मग ते माणती पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही एवढं होऊनला आजूनकडं राहिल कशी आदरा तुम क्लअर तुमच्यालागय गप्पा मार तू मग आपल्यावर बी काही राहतं ना तो खर्च द्यायला तयार असल्यावर
हा आपण आता ब बेटल्या का निंदून घ्या का आ्ही येऊ.
हा ना असं पाव ना.
ि कवाजात झाल अस ल की ताण जाईन त्याचं निघून. एकदा निर्मळ झाली का मग लवकर नेंदच कामने राहणार.
नाही आता एवढीच एवढीच निेंदी खरी खाशी आहे तिला नाही एवढं गवत नाही तिच्या
महिनाभर एकदा महिनाभरात ना तर किती काय उठून जाईन ती आद्रक्त हवरणार नाही मग
म्हणजे इयल आहे ते इयल ये ना नाजूक कोळी ख मही ते मोड राहिले त्याला सांभळून उपटा लागू राहिले ना.
हा
आता आपण केल तर कशासाठी केलं दोन पैसे या बाबा इकडचे तीकडची म्हणच. कोरळ नपणेवढ कुटणीनी
हग आश सु रावती कोणाल.
म
म स््टाप द त्या्या पैसेे ना काक ना स्टाप का सोपं आहे का निसते जीवत दुकरणं.
रात्रात पाणी भरायला लागत सोपं नाही.
बरोबर चेचा असं भारी अद्रखि राहतना आपण काय काहात का मी मग आपण बी करून दाखवू ना थोडें फार मलाग पैसे द्यायला तयारीेत. इकाला महाग गपयाच.
अ आपण पाहतो लोकाची पैशे तीनशे चारशे रुपय. काय करत दोन तीन हजाराली येतं की चला ती दिसत पण मग इकड किती मोठी नुकसान हो राहिली ना.
हम् घरचं काम ला म्ह द अत ते बाहेर सोपं आहे का बाहेर व नसत ताना ताणा मग तिथं दिवसभराचा रोज कुढं निघतो दिवसभर किती काम होत.
ता ना म्हणजे आता काल चार पाच एकर बिना खाल्ले पिल्ले त्या का मास्तरचा वावर पिरलं तर तो स्वतः म्हणतो गुडघे राथीन का? चित्क कामताजंकडं जायचंय. ताकद आता काही नाही पण पुढ गुडग्या दुखल्यावर कोण हे. त्यांच काय त्यांना वजे पाजे नऊस लागत त्यांना आयथ राख्या गळ्यात घातलं का झालं.
ह ह.
म्ह आजच्या दिवस बाजार काढ जेव्हा जेव्हा राहिला त्यांना लागलं दुपार मस्त जाऊ. राकीे हानला ये कुद्दले कोतीव खुण उओळत.
हा मग ति राख्याचं काय होत नाही दाबाचं काम नाही काही नाही एवढं. दाबलं तर ते बिवू रवू उच्टुन येईन ना.
बी नाही उच्टून येत पण अलाद आलाद चालू राहतं ना त्याच तान नाही ना माती आड झाल गंज झाल.
हा निसत वरून आलाद अलाद हानच त्याच्यावर
हम्म तेचे ना पण हेड मग मेन कसरत राथी ती सारी यांच्यावरच राथीना
ह.
निवांत रहूनच नाही द्यायचं.
निवांत कस काय जमन कामात लागत लईच.
ढोरगुरु हे घरी राडा कितीक बी ढोरागुराच करा लागत.
हा करती माळ. काम राहतेत मग त्याच्यात बी येऊन जातं ना.
मी ढोरागुराला बी मग असय ना मदत केली थोडी फार तर होत. चारा टाकायचा दुध काढायची सारं नाही जमत बटाईची वावरं उजून घरचं. असं थोडी घरी नाही पाहिलं जात घरी पाहास लागत.
कामाला नसग्याल तेवढंच कामावरर उरलं असं घरचं बी
आता तार तुटेल होता तार तुर बांधली. व टिपर टापर लूची
हम त्याला औषित बिवशीित सोंडाचं. माराचं.
गंज रा आड.
कराच लागत पोरायला पैसे लागू राहिले त्याच्यामुळ.
पोरायला म्हणा करा भो चांगला अभ्यास कुठे बसत्या डोक्याला तान घेत हे शेतीचे
ह करा आता डोक नही लावाच.